हॅलो!
हॅलो नमस्कार ताई
मस्त तुम्ही कशा आहेत?
हो मी पण मस्त आहे. आपण आता हा टॉप घेऊया म्हणते वाढती लोकसंख्या
हा चालेल.
आता कसं झालंय वा... ती लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन ची ग्रोथे... हि जा.. तिक पातळीवर एक अत्यंत महत्त्वाची आणि गंभीर समस्या चालू आहे नाही.
हो.
त्या जगाची लोकसंख्या आपल्या अंदाजी तरी आठ ते नऊ अब्जपेक्षा जास्त आहे ना. आणि भार... आताची लोकसंख्या काहीतरी मागे मी वाचली होती एक पॉइंट सत्तेचाळीस अब्जापर्यंत पोहोचली आहे.
भारताची लोकसंख्या एवढी जास्त आहे म्हणल्यावर ती जगात किती म्हणजे सातव्या का सहाव्या नंबरला आहे लोकसंख्या..
हो बरोबर आणि... वाढत्या लोकसंख्येचे मुख्य कारण म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कमी झाले आणि मृत्यू दर आणि वाढता जलम दर आहे त्याच्यामध्ये म्हणजे जेवढे मरताय तेवढे जन्माला येत आहे. समस्त ना.
हा. आणि त्याच्यामुळे म्हणजे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे लोकां म्हणजे लोकसंख्या नियंत्र नियंत्रणाबाबत जनजागृती कमी आहे ना.
हा म. त्याच्यामुळे काय झालं वाढती लोकसंख्यामुळे बेरोजगारी आणि गरीिबी आली. व लोकसंख्या वाढली म्हणून... रोजगार नाही लोकसंख्येच्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्यामुळे बेरोजगारी आणि गरबी वाढ... त्याच्यानंतर अन्नधान्याची टंचाई खाणाऱ्या लोकां खाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. परत झालं पायभूत अ सुविधांवरती ताण वाढत्या गर्दीमुळे घरे, शाळा, रुग्णालय, दळणवळणाच्या साधनावर प्रचंड ताण पडतो. आता तुम्ही एका शाळेमध्ये पाहिलं असेल किती गर्दी राहती.
हो आणि आच याच मूळ कारण आहे काही काही आपल्या राज्यांमध्ये भारतात कमी वयात विवाह होतात म्हणजे बालविवाह होतात आणि बालविवाहामुळे प्रजननाचा काळ वाढतो. ज्यामुळे अपत्याची संख्या वाढते.
हो बरोबर आणि राहण्यासाठी त्यांना शेतीसाठी जागा कमी पडल्यामुळे ते काय करतात जंगल तोड करतात. त्यामुळे प्रदूषण वाढून पर्यावरणाच तिथं पण सम- -तोल बीघडतो बरोबर ना. आणि शहरीकरण झालं लोकउत्तम जीवन उत्तम लोकउत्तम जीवन जगण्याच्या मागे शहराकडे स्थलांतर होतात. त्यामुळे अ महानग गाईवर गंभीर तणाव येतो. आता महानगरपालिकेच झालं तर किती ना कितीतरी लोक एवढ्या छोट्या बिल्डिंग मध्ये छोट्या रूममध्ये चार चार पाच पाच लोक राहतात.
हा ना आणि त्याच्यामुळं बेरोजगारी पण किती वाढती. लोकांना काम भेटत नाहीत.
हम्म तेच ना मग बेरोजगारी वाढती. लोकांना काम भेटत नाही. परत कृषी उत्पादनाचा धरणाऱ्या प्रगती तांत्रिक होती. मृत्यू दर कमी करणारी स्वच्छता वैद्यकीय लोकसंख्या वाढीस चालना मिळते.
आणि जस लोकसंख्या वाढण्याच परिणाम पण आहेत पण त्याचे उपाय पण आहेत ना
लोकसंख्या वाढ म्हणजे ना पृथ्वीवर मानवाच्या संख्येत वाढ होणे. आता पृथ्वीवर मानवाच्या संख्येत वाढ होच राहिली. दिवसाला किती बाळ जन्माला येतय किती लोक मरतात मुंगीवाणी.
हा ना
तेच म्हणजे जेवढे लोक जातात तेवढे लोक परत येताच ना.
हा
त्याचा निसर्ग पण त्याला कारणीभूत आहे आणि आपण पण सगळेच काही झालं तरी वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, पाणी, निवारा, ऊर्जा, आरोग्य सेवा, वाहतूक गोष्टींची मागणी वाढते आणि या सर्व वापरामुळे पर्यावरणास संघर्ष येतो. सााथीच्या रोगा सारख्या मोठ्या आपत्यांचा धोका वाढतो. आता मोठी आपत्ती म्हणायची झाली तर कोरोना हा मोठी आपत्ती होती. कारण की मुंगीवानी लोक मेल्यात. तेव्हा पण ना
हा ना.
हम्म. तेच अवकडे अ आजकाल तेव्हा तरी आताच्या काळात तरी एक मुलगा एक मुलगी ठीक होत, पण काही म्हणजे काही समाजामध्ये अजून पण लोकांचा भ्रम हे. तीन-तीन चार-चार होऊन देत हे गोष्टी चांगल्या नाही ना.
हा नाहीय चांगलं त्याच्यामुळ तर लोकसंख्या वाढतीय जास्त.
हो आणि लोक काय म्हणतात आजकाल पोरगी सेम आहे पोरगा सेम आहे सगळ्यांना सारखंच वाटतं कारण की आजकाल पोरांपेक्षा पेक्षा पोरीच हुशारे हे पोरीच पुढं चाललेत. ते तर आहे. आणि पर्यावरणा वरणातील हंगामी वार्षिक बदल त्याच्यामुळेच होत ना.
हो.
वाढत्या लोकसंख्येमुळे तेल त्याच्यामध्ये सगळंच येत खाण्यापासून पिण्यापासून सगळं तेल, वायू, कोळस खनिजे, झाडे, वन्यजीवन, महासागराचे महासागरा मधील पाणी चा समावेश या वाढत्या लोकसंख्येमध्येच होतो.
हा आणि जशी लोकसंख्या वाढत आहे तशा गरजा देखील वाढत आहेत. आणि मग जे अगोदर जे पौष्टिक ते राहिलं होत आता ते काहीच राहिलं नाही ना. तर सगळं काही पण आर्टिफिशियल बनवते त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये केमिकल आहे,
हो आणि याशिवाय पर्यावरण आणि निसर्ग टिकवायचा असेल तर लोकसंख्या कमी करणे याच्यावर हा एकच उपाय म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी एक जनजागृतीचा जनजागृती कर माहिती का
हा जनजागृती करता
ती लोकसंख्या दिनाच्या दिवशी करायला हवी लोकांनी, म्हणजे असं काहीतरी उपाय करायला पाहिजे कारण कि आता प्रत्येक गावाची गावामध्ये लोक मोजली तरी सहाशे, सातशे आरामात लोक भरतात.
हा.
छोट्या मोठ्या गावांमध्ये गेलं तरी भरपूर लय गंभीर समस्या आहे ही बर.
हो आणि त्याच्यासाठी कडक कायदे पण केले पाहिजेत, म्हणजे निय नियंत्रणात येती लोकसंख्या.
हम्म ते पण नियंत्रणात येतील, परत घनतेवर अवलंबून असतात त्यांच्या परत सांगते मी तुम्हाला काय होत त्याच्यामध्ये अ आकार ब बदलतो त्याच्यामध्ये परत लोकसंख्येचे दर वाढीचा दर एक पॉइंट काहीतरी एक टक्का आहे बर का दर दिवसाला.
हो जर महिलांना शिक्षणाची आणि रोज जगाराची संधी दिली ना, तर त्यांचे विवाहाचे वय वाढेल आणि लोकसंख्या नियंत्रणात मदत होईल.
हम्म ते तर आहे खरंय. तुमचं बरोबर आहे सगळं अ दिवसेंदिवस लोकसंख्येचा वेग भारत कमी होताना दिस तुम्ही बघितलं असेल ना? कारण की मरणारे लोक तेवढे जिवंत होणारे लोक तेवढेच आहेत.
हो.
तेच तर लोकसंख्या, लोकसंख्या अवघड झालाय लोकसंख्या.
हा आता बघू आता आपल्या भारतामध्ये जनजागृती काय जनगणनासाठी तर आले होते ना आता बघू किती
टेट्रा आहे अहो तेच त्याच्यामुळे बेरोजगार लोकांवरती इफेक्ट होतो त्या गोष्टीचा लोक मोठे लोक जात का मला लागून पण जे गरीब लोक आहे पोटावरचे हात- म्हणजे जे दररोज कामाला जाऊन पोट भर- त्यांच वाईट आहे ना! त्याच लोकांना जास्त आट राहतं एकापेक्षा चार पोरं जास्त- जन्माला घालणे,
ाना!
लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीकडे सगळ्यांनीच. पर त्याच्यामुळे अन्नधान्याचा तु तुटवडा होतो कारण की कुटुंबा मध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणं शक्य होतं, नाही का!
हा!
त्यावर खर्च जास्त होतो परत आणि उत्पादन- कमी त्यामुळे महागाई वाढते. बरोबर ना! आता बघा शेतकऱ्याला- पाऊस नाही जो भाजीपाला आहे तो किती महाग आहे आ आता तरी.
हो ना.
चाळीस रुपये पावसर गोरनी वीस रुपयाची एवढी एवढी मेथीची जुडी दुष्काळ पडताना तर अन्नधान्य महाग होतच आहे आता, कारण की अन्नधान्य महाग म्हणजे आपलं लोकसंख्या खूप ये ना एवढी.
हो ना.
आणि त्याच्यामुळं झाडे लावायला पाहिजे होती झाडांचं आणि लोकसंख्येच रिलेशन म्हणजे नातं दोघांचं एक येतं त्याच्यामुळे म परत सांगते मी लोकसंख्येमध्ये गुन्हेगाचे प्रमाण- वाढत प्रमाणे तुम्ही बघितलं असेल अ शिक्षण जरी मिळाले तरी नोकरी मिळत नाहीे. नाही का!
हा ना आणि गुन्हेगारी आता आता ल वाढलेली आहे.
जीवन व्यवस्थित जगता येत नाहीे ना! आणि त्यामुळे गुन्हेगारी- आणि अत्याचाराचं प्रमाण- व्हडलंय.
जनला कामाना आहेतत भेटत-
हा तेच ना लोकसंख्या वाढीचे कारण, म्हणजे जन्म मृत्यू दर अंधश्रद्धा रूढी परंपरा हेच सगळ चालू- आणि शिक्षणाच- साठी व्यापती मोठी पाहिजे ना. ते चालेल ताई आपला टाइम झालाय बोलून तुमच्या सोबत छान वाटलं बरं थँंक यू!